आवाज हॅलो!
हॅलो! हॅलो काय नाही बघा स्वयंपाक, आला आला!
हा स्वयंपाक वेळ केलाय.
होय होय!
काय नाही फराळ करायलोय. आज गुरूवार आहे होय! मग तुमचा झाला नास्टा तेन.
हो माझा पण आज उपवास आहे.
तुम्ही पण करताय व्हय?
होय. होय. माझा म्हणजे ह्या -
महिन्यातलं चार गुरुवार अस-
हां. हां. आवरली काम?
होय. बाकीच सगळे आवरडल्यात. फक्त स्वयंपाक तेवढा राहिलाय.
हं. पाऊस?
पाऊस काय नाही बघ.
पाऊस नाही अजून पण?
इकडं काही नाही.
हाये की इथं रोज असतोया पाऊस.
रोज असतोयच म्हणल पाऊस. हं. हं.
ए गप बस. नाही गेले आज.
शाळेला काय करायलाएस? नाश्ता हे फराळ तेन झाला?
नाही नाही. आज काही नसतेय मला खायाचं.
काय खात नाहीय व्हय?
नाही नाही. काय खायचं प्यायचं नसतय.
व्हय. मुलगा म तिकडेच
होय. होय.
तिचा दंगा असतोय कि घरी असल्यावर. आं?
पा हे आहे ते म्हणजे, आत्या आले होते कधी गेले?
त्या लगेच गेल्या.
हा हा.
लई दंगा करतिया.
काय काम करून देत नसेल ती दिवसभर. हम्म. व्यवस्थित आहे. इकडून वगैरे सगळं. हॅलो. आवाज. आवाज व्यवस्थित येईना.
कमी आहे हो. आभाळ आलय.
व्हय. त्याच्यामुळ
अं.
हं. म? आणि काय?
काय नाही पाउस चालू असलं तुमच्याकडं? हॅलो. हॅलो. हॅलो.